का का
हॅलो.
हा तुमचं काम आवरलं काय?
हो आवरलं आताच आवरलं जरा बाहेर गेलेलो म्हणून म्हंटल नंतर नंतर ना करतो. तवर आलं पाणी मग पाणी तिन भरलं आताचं. जेवला का? काय ते
पाणी आलतं काय म्हटलं?
व्हयं आत्ताच पाणी आलेलं पाणी तेनं भरलं.
आमचा इकडे पण पाणी आलेलं.
जेवला का?
जेवलचं बघा. तुम्ही?
जेवूनचं सगळं आवरल आता आणि आता बसलोयं.
हम्म.
हम्म.
काय केलता आज जेवणात?
जेवण आताच बटाट्याची भाजी मोडाची आमटी, भात, भाकरी इहीहीही हम्म.
क्काय
पर पोरं आज आलीत की शाळेत आज महिना क्केर. साडेबारालाच शाळा सुटली आज हम्म. आज साडेबारालाच पोरं आले. दोन ला येत्तील ते साडेबाराला सुटलीएत
आहो सकाळी फिरा्याचा प्लॅन केलाता मी पावसाचा
अंह्हह फिरयला कुठं जाताय पावसात अह्हहह
जालं.
हॅलो.
धबधब्याला धबधब्याला
हम्म, नाही.
हो.
न्हाही गयेलो. जायचा प्लॅन ह्हे. तुमचा असेल प्लॅन?
प्लॅनिंग चालू आहे उद्याचं, बघू
उद्याचय व्हय? हं हं जाऊनया
काय ठरलं नाही पावसाच्या हेज्यावर
हा हा. म आणि? तुमच्याकडं कोण कोणता सण मोट्ट्यानं करत्यात?
नाही नाही सगळे सण असत्यात मोट्ट्याने
ह ह, तरी पण एकदम दिवाळी, दसरा, किंवा गणपती?
ह्ये गणपतीच.
गणपती. ह, गणपतीला म काय काय असतंय तुमच्याकडं?
काय? काय म्हणजे, आपलं असं रेग्युलरच की सजावट बिजावट करायची, गणपती आणायचा, बसवायचा, म गणपतीला प्रसाद, मोदक बिदक
ह ह
म गौराई आणायची. गौरी काय आम्ही ते पाना फुलांचीच असते आमची गौरी.
ह ह
मुकुट काय आम्ही घालत नाही.
नाई, तसंच सिंपल. हम्म, म ते शिन् तीन असतात काय गणपतीला? हॅलो
हा बोला की
शि शिन् तीन असत्यात काय गणपतीला?
काय?
म्हणजे असं कार्यक्रम तेन असत्यात का?
आ होय होय, कार्यक्रम असत्यात की म्हणजे असं, इकडं कसं? बायकांच जास्त कार्यक्रम घेतात किंवा लहान मुलांच रस्सी खेच नाही तर संगीत खुर्ची आमच्या इकड कस असतय मंडळात गणपती असते कनय. त्यामध्ये टिपऱ्या खेळतात जास्त.
हां हां
टिपऱ्यांचा कार्यक्रम भरपूर मोठान आस
हा हा आणि जातेले दिवशी मग कार्यक्रम काय असतात काय?
आदल्या दिवशी पण टिपऱ्याच असतात.
टिपऱ्याच असतात म्हणजे अस डान्स तेन काय नसत.
डान्स तेन काय नसतात.
नाही.
तुमच्याकड असतय.
हो आमच्या इकड आधी हे असतात टेज शो असतोय. म्हणजे गणपती जायाच्या आदल्या दिवशी आणि गण गणपती जातात त्या दिवशी रोड शो ला कार्यक्रम असतात.
आमचे
गाण्याच्या तेन स्पर्धा म्हणजे आमच्या इथे एक दोघ तिघ गाणे म्हण तात ते तेवढ असतय बघा.
हां हां
परत त्या हिपनोटाईझ.
हम्म हम्म
बाहेरची बोलवतात कायतरी म्हणजे कलाकार.
हम्म आणि महा महाप्रसाद तेन असतील की?
हां महाप्रसाद असतोय की अकराव्या दिवशी असतोय महा प्रसाद जातेल एक दोन दिवस आधी.
म्हणजे तुमच गणपती हड आनंदचतुर्थीला जातात काय?
हा मग गणपती जातात आनंद चतुर्थीला.
अ अनंत चतुर्थीला जातात व्हय आमच्या इथे नाही. आमच्या इथे घरगुती गणपती जातात तवा जातात.
हो
काय ते?
पाच दिवसात जातात लगेच.
पाच दिवसातच घालवतात आमच्याला एक दिवस. एक दिवस गणपती आणाया दुसरे दिवस उंदिर तिसरी दिवशी गण गौरी वाहन असते चौथी दिवशी शंकरोबाच असतय. पाचव्या दिवशी जात्यात.
आमच्या इथ घरगुती घरगुती गणपती घालवतूत पाचव्या दिवशी पण मोठे गणपती असतात की.
अकरा दिवस काय. हम्म हम्म आमच्या इकड नाही बास पाचव्या दिवशीच घालवतात. मोठा सुद्धा गणपती.
कि अकरा दिवस असले कि कार्यक्रम वेगवेगळे घेता येतात नाही.
होय आमच्याकड नाही जायच्या आदल्या दिवशी गणपती आणि जातेल्या दिवशी. हे दोनदाच असते आणि बायकांचा काम संध्या एकाच्या गाणी असते की. गणपती. नागपंचमी झाल्यापासन ना गणपती असतो.
हम्म
ते काय चालू असतेच
एक महिन्या आला पुढच्याच्या पुढच्या महिन्यात गणपती चौदा तारखेला.
होय आता झाले की, आता श्रावण महिना संपला की झाला.
होय
हम्म
श्रावण महिना कधीपासून चालू आहे? श्रावण महिन कधीपासून चालूय म्हटलं.
श्रावण काय तरी बारा का तेरा तारखे पासुन चालू आहे.
आ मा आबा
होय झालं की दहा बारा दिवस. आणि
थांबच म्हणायचं.
लाम गोठ गड्याातील ढाब
आपल्याला काय खाऊन घ्यायचंय ते खाऊन घ्यायचं
काय ते, हॅलो!
आपल्याला काय खाऊन घ्यायचंय ते खाऊन घ्यायचं म्हटलं.
हम्म मासिक नसतात का तुमच्या इथं?
काय ते.
मासीक नासत्यात का तुमच्याकडे म्हटलं.
असंतय कि मास, चिकन, मटण, अंडी सगळं असंतय
हा
माझ्याशिवाय जमत नाही नाही.
ह मग
ते पहायला लागतय सगळ्यांना.
होय आता काय पाऊस आहे म्हणज असं मासेच मास.
होय आणि आता मासेच फ्राय केलेले ते खाऊ वाटण्यात लय.
हम्म
तळलेला मासा.
होय आता काय मिसळ जी चट्टक पावसाळ्यात. इडली, डोसा,
गरमा गरम
होय आप्पे.
गरमागरम सगळ्यांना लागते.
गरमागरम जेवण पण गार झालेलं खात नाही‌.
होय
गरम, मग आणि
हा जेवला सा काय.
ह मज ह
हॅलो
मांडीवरच झोपल्या खाली पण झोपना झाली
हां हां हां
मांडी प का अवघडुन गेल्या
खाली झोपायची नाही का
खाली झोपल्या खाली झोपली की उठायला लागली
हां हां कती वर्षाचा आहे
दोन वर्षांची आहे
दोन वर्षाची मग पाळण्यात तेन झोपत नाही अशी
पाळला नाही पाळणा मी हिला बा म्हणजे होता पण ठेवला आम्ही
हां हां
नव्हत्या नाही जरा घरात
हां हां हे दठचाला आली इतकी येत्यात
नव्हते
हाताला लिखित येतच नाही
हं
हम्म मग सगळी काम आवरलेत
आवरलं बघा आता मी त जेवण मग करायच तोपर्यंत हिला घातल खेळायला मिस्टर गेले तोपर्यंत पाणी आल
हां
हं
हं हम्म्म
म्हणव मला फोन लाला त
व्हय बाहेर गेलेलो जरा पलीकडल्या ताईनच म म्हणल ना त्यांना करत
हम्म
हम् ह ह हॅलो
हां बोला की
आणि तुमच्या इकड शेतामध्ये काय काय पिक ते मध्ये ऊस ते नसतात का
आम्ही ऊसच लावलेला
त्या काय ते
ते एक वर्षच लावलेला आम्ही
हां हां मघाणी इस काय सोयब ह अशे सोयाबीन. म व जास् ह्म्म हम्म घरगुती खायलाच काय विकायला सुद्धा
हा
घरगुती खायला का विकायला सुद्धा असते.
हॅलो.
हा.
हॅलो.
हा बोला की.
आवाज काय मध्ये मध्येे कट होतोय काय?
रेंज नसल्यामुळ होत असल.
हम्म, पाऊस हाय का तिकड.
हम हाय की.
हम् हम, आज तरी काय पावसानच धूब्याच पाडलाय.
एक्सा